हा येतोय.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
मस्त. पाऊस चालूच आहे. आता आता या या वातावरणात ऐतिहासिक स्थळांवर जायला छान वाटतं ना.
हो हो.
किल्ल्यावर अ कुठल्या गडावर.
हो वनिता गड कुठे आला. अ गोष्ट इ त काही सांगात समज. हा दिंडोरी म्हणजे ऐकू नये मी आले गेले नाही आहे तिथे कधी.
हां दिंडोरीजवळचे मग वणी. सप्तशृंगी मातेची वनी नाही का. हो अनिजागड हो नाशिक पासून पण जवळ आहे.
मला आवडेल मग त्या किल्ल्याबद्दल तुम्ही पाहाला असेल किल्ल्याबद्दल ऐकायला आवडेल मला. खूप छान वाटेल सांगा ना मला काही
तिथं अ वणी म्हणून अ गाव आहे तिथे तथे सप्तशृंगी देवी वसलेली आहे तिथं मोठं अ म्हणजे गड भरपूर पायऱ्या चढून डोंगरावर आहे ती देवी वसलेली सप्तशृंगी देवी ह आणि बऱ्याच अ जणच म्हणजे बऱ्याच लोकांच ते कुलदैवतपण आहे सतशृंगीची देवी वगैरे आणि इथं
शृंगी देवीच ते हे आहेत त्याला वनिता गड म्हणतात का? अरे वाह बघा इथ इतिहासाची इतिहासाचं हे करताना ऐतिहासिक स्थळ पाहताना मला ही नवीन माहिती ते कळली मला ते वनितागड म्हणतात हेच माहिती नव्हतं
हो तोच वणीचागड आहे तिथे तिथं म्हणजे उन्हाळ्यात तर खूप जबरदस्त ऊन वगैरे असतं कारण की उंच आहे ना ते डोंगरावरती पण असं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गेलं तर छान वाटत पावसाळ्यात गेल्या तर अतिउत्तम सगळीकडे हिरवगार झालेली असते तर पण भीती एक असती जास्त पाऊस झाला तर दरी कोसळण्याची पण तितकीच भीती असते तिथं त्यामुळे हो कारण की जास्त पाऊस झाला तर बऱ्याच वेळा तिथं बंद पण केलेलं असत म्हणजे येण्या जाण्यास मनाई केलेली असते त्यांनी बंद ठेवलेलं असत पण इतर वेळेस म्हणजे जस जस पाऊस पडतो तस तस एवढं भारी हिरवळ होत तिथ आणि ऑलरेडी ती पुढे थोडा पाण्याचा भाग आहे त्यामुळे हिरवळ राहत जास्त अस डायरेक्टली वाळून जातच नाही तिकडे
अच्छा दोन पण म्हणजे ज खाली खाली बसुन वरपर्यंत बघाय पण छान वाटत असे ना सगळं हिरगार आणि अ अरे
तर वरती नजर पुरत नाही चक्कर येऊन जाता डायरेक्टली एवढ वर
अरे बापरे, आणि मग जायला पायऱ्या आहेत, का डोंगर चढून जावं लागतं?
नाही नाही, पायऱ्या तर आहेच, पण ते आता हे न पण निघालेलय बघा ना, काय म्हणता त्याला? अ गाड्या वगैरे पण असतात, ट्रेन पण असते, त्यांनी ट्रेनची पण हे केलेली इथं सोय केलेली आहे, काहीतरी अडीचशे रुपये तिकीट आहे ते ट्रेन पण घेऊन जाते आपल्याना, आणि हे असतं बघ ना
अ रोप, रोप वे, रोप वे असतो. अच्छा म्हणजे कसं आहे आपल्याबरोबर कोणी म्हातारी वगैरे असली तर त्यांना बघायला सोपं जातं ना हम्म हा कारण कस आहे आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा मोठे असत त्यांना जरा जास्त उत्साह असतो गडांवर वगैरे जायला
हो
त्याच्यामुळे म्हटलं का सोया असेल तर, जाता येतं ना?
हो, चैत्रामध्ये बरेच लोकं जातात, चैत्र महिन्यात बरीच गर्दी असती, चैत्र महिन्यात, मार्गशिर्ष महिन्यात ते कसे देवींचे येत ना महिने पण तेव्हा बरीच गर्दी असते तिथं
अच्छा
ह आणि नाशिक पासून आहे पन्नास एक किलोमीटर आहे ते पन्नास साठ किलोमीटर नाशिक पासून जवळ आहे.
हम्म चांगलंय चांगलंय आणि अ मग म्हणजे किती वेळ लागतो? चढायला किती वेळ म्हणजे आता समजा आपल्याला पायऱ्यानी चढायचं किंवा असं डोंगर चढून जायचं
अ म्हणजे ते जवळ तसं तसं आता तरुण व्य क्ती जर असेल ना पोरं वगैरे तर ते अर्ध्या तासात चढून जातात. पंतु म्हातारे वगैरे आहे त्यांना एक दीड तास लागून जातो चढता चढता काहिंचे कसे गुडगे दुख दा काहींचे
हा हम्म
तिकडे असे एकदम उत्साहात चढत ना ते आरामशीर एका याच्यात चढून जाता एका दमात चढून जाता वरती अर्ध्या तासात आणि उतरतानी काही नाही होत
हो, पण उतरताना आता या दिवसात जरा रिस्क असेल ना की बाबा ची हे असतो अम पाणी पाऊस पाय घसरायचा वगैरे
पण पायऱ्यांवरती वो शेड शेड आहे तिथे पत्रे टाकलेले पायऱ्यांवरती खूप जास्त पण बस हो
म्हणजे पायऱ्या पायऱ्या चढायला पण सोय आहे? मजा देवीच्या भक्तांना चांगली सोय केलेली दिसती. देवीनी गूड न्यूज हा हा हा हा चांगलं हॅलो असं ऐतिहासिक स्थळांकडे जायला पण खूप म्हणजे छान वाटत ना सगळ्यांना घेऊन जावं आपल्या म्हणजे आपलीच याची माहिती वगैरे मिळते तिथे हो हा आणि मग तिथे जेवणाची वगैरे सोय आहे का वरती वरती खाली काही?
हो, जेवणाची फ्री मध्ये पण सोय थोडीशी अलीकडे जेवण तर एवढं एक नंबर राहत जेवण बापरे म्हणजे स्वछता एवढी ना बापरे जसं इकडे आहे बघा शिर्डीला वगैरे
हा हा हा.
तशी स्वच्छता आहे एकदम म्हणजे आपण डायरेक्टली टेबलवर. जाऊन बसायच बरोबर वाढणारे येता. जेवणाला इतकी टेस्ट असते ना खूपच जास्त टेस्ट असते आणि ह त्यांच एक आहे कि जेवढं लागेल तेवढं ताात्या तितकंच घ्यायचं उष्टठ पायचं नाही हा एक मोठा कडक नियम आहे तिथं
खूप चांगलंय आजकाल ते जरा. अ गरजेचं झालंय जेवढं हवं तेवढंच घ्या आणि जेवढं खायचं तेवढंच खा. उघे उघी घेऊन टाकू नका ते पण आजकाल गरजेच झालंय त्या, आता, आता मला ही पण नवीन माहिती मिळाली बरं का? इतिहास त्या स्थळाची, कारण आप मी म्हणजे जेवणाची काय सोय म्हणजे मी फक्त विचारलं तिथे हॉटेल वगैरे आहे का किंवा काही करायची सोय का? आता हे मला फ्री मध्ये पण सांगितलं गेलं.
हो!
हम् चांगलंय चांगलंय चांगलंय. गड आणि ह्याच्या खाली आजकाल चांगल्या सोयी पण केल्यात. भक्तांना येणाऱ्या येणाऱ्या भक्तांची तेवढी काळजी ठेवली आहे. हा चांगलंय, चांगलंय. आणि मग तिथे काय आपण आपलं जाऊन दर्शन घ्यायचं का तिथे का म्हणजे काही ट्रस्ट वगैरे आहे?
अ ट्रस्ट वगैरे आहे ना पण लाईन मध्ये उभं राहावं लागतं असं.
अच्छा अच्छा! म आणि पण गर्दी फार फार असते का कसं?
म्हणजे अ असं महिन्या महिन्यानुसार गर्दी असते, आता चैत्र वैशाख आता खूपच जास्त गर्दी असते सरी सुट्टीच्या दिवशी पण गर्दी असते. ते कधीकधी एकदम इझी दर्शन होऊन जात पण कधीकधी असतेच गर्दी.
अच्छा अच्छा अच्छा म्हणजे देवीचे देवीचे वार किंवा देवीचे
हो हो हो! देवीचे वार महिने त्या खूप जबरदस्त गर्दी असते पण इतर वेळेस पण अस तेच तस नेहमीच गर्दी असते वणीला कसं भरपूर आलेले असतं हौशी वगैरे भरपूर आलेले राहतं तिथं.
कायमपासुनच आहे. हौस तर हौस तर ते ठीकच आहे आणि शिवाय हे पण श्रद्धा पण. श श्रद्धेनी पण येतात म एवढं एवढं सगळ्या एवढं पावणारी देवी आहे पाहावी तरी कशी आहे म्हणून पण येत.
हो हो, बरेच लांबून लांबून लोक आलेले असतात इथे.
अच्छा, म्हणे मग ते काय डोंगरात आहे का? म्हणजे म्हणजे मूर्ती मूर् ती अशी बसवलेली नाही कोरलेलीच आहे का? अच्छा आणि मग त्या त्यालाच लेपन वगैरे करतात का लिंपन वगैरे कर तात का?
हो हो हो!
अच्छा म्हणजे अ दरवेेळेस त्याला अं हे करून प्रक्रिया करून त्याला सगळं रिन्युवेशन केल्यासारखं अ देवीच्या उत्सवाला. अच्छा मग उत्सवाच्या वेळेस काही जत्रा वगैरे असते ति?
हो भरपूर असते ना चैत्रामध्ये मार्गशीष महिन्यात म्हणजे यात्रा तर रोजच असते. गडावर रोजच असते बसलेले हो असं नाही का की गेल्यावर एकटं एकटं वाटेल तिथे खूप जास्त गर्दी असते.
अच्छा म्हणजे सोबत आपल्याला कोणी समजा एकटं गेलं बघायला म्हणून तर आपोआप सोबत मिळते
हो हो हो
एकलकोंड नाही होत अच्छा चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे खूप छान वाटलं मला असं म्हणजे ऐतिहासिक स्थळकडे जायला हे करायला माहिती घ्यायला
छान वाटतं ना म्हणजे आप आपल्याला माहिती झाली की आपण चार लोकांना देऊ शकतो ना.
बरोबर आहे
हाव ऐतिहासिक स्थळांची माहिती मग सगळ्यांनी घ्यायला पाहिजे द्यायला पाहिजे. प्रत्येकाने आपण देवाणघेवाण केल्याशिवाय क कळेल कसं बरं आपलि ऐतिहासिक स्थळं कशी आहेत काय आहेत. हो बर आहे आणि अ म्हणजे ही देवी काय म्हणजे राजा काळात झालीय स्वातंत्र्य काळात झाली कधी म्हणजे महत्व कधी वाढलं हिच
तिचं भरपूर स्वातंत्र्य पूर्वी काळापासूनच वाढलेलं आहे.
अच्छा म्हणजे राजा राजे लोक होते तेव्हा पासून हे केलेल आहे.
हो हो हो
अच्छा आणि उंचावर असल्यामुळे काही धोका नव्हता सगळ्यांना आश्रय पण मिळत असेल काही म्हणजे परकीय अ म हे झालं आक्रमण की आपोआप लोकांना म अ आश्रा मिळत असेल.
हो भेटत असेल.
ह हा हा कारण शेवटी असाच आसरा घेतलेला आहे ना लोकांनी आक्रमण वगैरे झालं की देवीच्या मंदिरात किंवा डोंगरात किल्ल्यात असाच आसरा मिळालेला आहे ना आणि जी जितकं भक्कम तितकं आसरा मोठा हम्म चला ठीक आहे परत बोलू आपण हा ओके मी करते हा